हॅलो
हॅलो. हा
हा. दहा मिनटं झाली की, तुम्हीच नंतर मला सांगा. माझे ना लॉक होउन जाते स्क्रीन सारखी. ते लॉक टाकलेले ना पोरांनी. काय, काय म्हणता मग अजून? काय विशेष. तुम्ही नाही गेले का, कुठं फिरायला एवढ्यात?
नाही हो. सध्या आता शॉपवर पण असतो दिवस भर. शॉप आहे ना माझं. शॉप वर असते मी. आणि आमचं परमेट रूम आहे ना तिथुन सुट्टी नसते ना हजबंडला. आजचा ड्रायडे ला मला म्हणून त्यांना सुट्टी मिळाली. नाहीतर सुट्टीच नाही राहत त्यांना. त्यामुळे कुठे जाण येणच नाही होत आमचं. मी गेले तर जास्तीत जास्त नाशिकला जातोय. नाही तर कुठे?
हाव. हे बी म्हणजे बारा घंट्याची ड्युटी असते. स्टाईलच्या दुकानात कामालाय, त्याच्यामुळं मग कुठे यांनला वेळ भेटतो. ते आपणच मग मैत्रिणीं बरोबर गेलं का, तेच तेवढंच.
हो ना मग आता, तेच ना त्यांच्या भरोव ते राहिलं का, कुठेच जाणं नाही होत मग असंय.
हा. ते बी आता मुलं मोठे झाले म्हणून, ते बी बोलले जाय मम्मी मग मी कंटाळा येतो त्याच त्याच वातावरणात राहायचा, म्हणून मी जाऊन आले.
नाही नाही. थोडस बाहेर निघायलाच पाहिजे.
हम, ते घरात निसत कोंडल्यावाणी जीवन होत ओ.
ह ह. मी पण काय काही बायका ये ना, हलबिचल होऊन जातात. त्याला त्यांना म्हणजे लक्षातच येत नाही की, बाहेरचं जग पण आहे, थोडस वेगळं आयुष्यपण आहे. ते विसरून जातात मुलं बाळांमध्ये, घरच्यांमध्ये.
हम्, माझही तसच झालं होतं, पण मग नंतर, नंतर स्वतःलाच ह्याड्याक येतो का, काय हे? आपण निसत घरात निस पिंजऱ्यात कोंडल्यासारखं जीवन आहे आपलं. सगळं आहे पण पिंजऱ्यात कोंडल्यासारखं.
आणि असं आपल्याला कोणी धरून ठेवलेलं नसतं की, आपल्यालाच थोडसं हालचाल करायची गरज असते.
हा. नाही आणि थोडस कसं ओ, नेहमीच्या रुटीन मधून थोडस बाहेर गेलं की, माणसाला वेगळं काहीतरी पाहायला भेटतं. शिकायला भेट त. आणि आयुष्यात काहीतरी वेगळं केल्यासारखं ते भेटत. रिचार्ज झाल्यासारखं
आहे वेगळं काहीतरी, असं पण आपल्याला लक्षात तरी येतं ना.
आणि मन समाधानी होतं ओ. एकाच गोष्टीत माणूस तू गुतलं का ते पिंजरा वाटायला लागतो मग तो.
खरं आहे ना. आता मी पुण्याला जॉबला होते ना, तर म्हणजे सगळेच बाहेरचे मुलं होतो आम्ही. म्हण पुण्याच प्रॉपर कोणीच नव्हतं. आमचा बारा तेरा जणांचा ग्रुप होता. तर आम्ही दर सॅटर्डेला संडे सुट्टीयची ऑफिसला दर सॅटर्डे संडेला कुठेतरी भटकायचो आम्ही म्हणजे पावसाळ्यात तर इतके ट्रेकिंग केले. पुण्यामध्ये भरपूर किल्ले आहेत भरपूर किल्ले फिरलो खूप मजा केली. खूप मजा केली.
हो पिन पुना फिरण्यासारखं पण आहे हो. आता आम्ही माझ्या मुलाला आणायला गेलो होतो ना सुट्ट्यांमध्ये त्याला सुट्ट्या लागल्यात. मेकॅनिकलचं फर्स्ट इयर संपलं तर, का कात्रजला गेलो होतो येताना, तर कात्रजचा झू पण इतकं सु इतक सुंदर म्हणजे खूपच छान साप पण कितीतरी प्रकारचे साप कासव आणि हत्ती आणि व्हाईट टायगर एक एकदम जवळून पाहिले असं हा खूप सुंदर मेन म्हणजे तिथला निसर्ग इतका सुंदर आहे ना. ते झाडं पाहण्यापेक्षा ते म्हणजे प्राणी पाहण्यापेक्षा आपण ज झाड डोंगरदाार्या हेच पाहतो.
हो आणि खूप मोठं येते भरपूर पूर्ण दिवस लागून जात. त्याला, आम्ही मुलीला दाखवण्यासाठी स्पेशल गेलो होतो तिकडे.
हो खूपच छान आहे तरी आम्ही फक्त दोन तीन तासच फिरलो पण मग, खूपच कंटाळा आला फिरायचा कारण की तू खूप मोठं आहे हो फिरता फिरता हात पायेत जाम
पायी पायी फिरताय. हो पायीपायी फिरणं खूप आवघड आता तिथे त्या इलेक्ट्रिक व्हॅन असतात ना. त्याच ते चांगलं आहे मग ते प्रत्य ठिकाणी हॉल्ट घेतात दाखवतात परत पुढे घेऊन जातात आता मुलगीला हा. ना मग आम्ही त्या व्हनमध्येध्ये गेलो होतो.
हा ती माहिती पण देतात बुवा. नाही आम्ही पाय पाईच फिरलो होतो एक तर पाच सहा तासाच. ह पाच सहा तासाचा रन निडून जायचा.
हम्म
तिथं मग गेल्यावर त्याचं सगळं सामान विमान भरून ते आव मग ते गेल म तीन ते पाचच फिरल फक्त पाच फिरलो ते बंद पण होत कुठं फिरायचं. त्या म हा आणि जाम पण होतो एवढं पाय पाय फिरायचं. ते म्हणजे ते कळत पण नाही इकडून निघाल का तिकडे निघतोच.
हो
दोनम्ही
आम्ही मी पहिल्यांदा गेली होती तेव्हा हो पायस गेलो होतो आम्ही. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा खूप वेळ लागला होता खूप भयानक वेळ लागला होता.
हा आणि खूप त्रास होतो ओ पायी फिरण्याचा एवढी सवय नसती नखटी एवढं चालायचं. जोशा जोश संल्यानंतर डायरेक्ट सगळे हा का गर्मीत आम्ही पण आता गेल तर गरमीच होती आता जुलै जूनला सुट्ट्या लागल्या तर पण काय गरमीच होती.
हा हा हम्म पाऊसच लेट सुरू झाला ना. हम्म पण मग तीथं असं शनिवार वाड्याच समजतच नाही मला काही. म्हणजे असं बघण्यासारख ज तिथे जे पिक्चर्स लावलेत ना. ते खूप सुंदर येत म्हणजे ना का तीन मजली होत असं होतं तसं होतं. पण त्यांची इतकी नासधुस झाली, का ते इमॅजिनच होत नाही का इथे अस कसं असेल हे. हे इमॅजिनच होत नाही तिथे.
काहीच नाही फक्त असं वाटतंय पाया भरलेला आहे पायाच राहिलेला आ बरं आणि ते ह आणि आजूबाजूच्या त्या काही चिरेबंदी भिंती तेवढ्याच राहिल्यात.
हो हो बाकी काहीच म्हणजे इमॅजिन पण होतं नाही की असं असू शकतं. हो असं होतं त्या काळी, हो ना हो ना तो इतिहास किती सुंदर सांगितलेलं आहे, तिथं माहिती किती छान लावलेली. ते पण म त्याचं काही बघायला मिळत नाही, त्यांच्यामुळे काही मला तर काही इंटरेस्टिंग नाही वाटतं. तिथं फिरण्यासारखं.
नाही आम्ही पण पहिल्यांदाच म्हणजे गेलो बघायचं बघायचं आणि जवळ आहे ना मुलाच्या ते याच्यापासन कॉलेजपसन म्हणून गेलो होतो आम्ही कधी बघितलेलं नाही पहिल्यांदाच गेलो आयुष्यात. पुण्याला पोरा
हो हो नाही पुण्याच अट्रॅक्शनच येते फिरण्या फिरायचं स्पॉट म्हणून.
तिकडं भरपूर म्हणजे परत गणपती बघितला दगडू हालवायी काय दगडूशेठ गणपती ना, ह हा तो गणपती बघितला पण
कसबा कसबा पाहिला का?
नाही पाहिला एवढं नाही पाहिलं अ फक्त तेवढं
त्यांच्या समोरच्या गल्ली गल्ली मधून येतो आणि तो मानाचा पहिला गणपतीय ना कसबापेठचा गणपती.
हो का हा फक्त आम्ही तिथं गेलो आम्हाला ती आपली सावित्रीबाईंची जुनी शा शाळा होती बघा तिचं आता काम चालेल, ती बघायला गेलो तिथं नेमक काम चालू होतं पूर्ण पाडलेलं होतं ते ते काम चालू होतं त्याचं खरं म्हणजे आता मोठी बिल्डिंग होती. ते म्हणजे ते जुन्या वास्तू सगळ्यां पाडल्या जाता आहेत.
हो ना पाडायला नको ते त्याचं डागडोजी करून त्याच म्हणजे अस्तित्व ठेवलं पाहिजे, त्याचं म्हणजे म ते अट्रॅक्शन असतं लोकांना
हा म आता पहिली स्त्री शिक्षिका तिची ती शाळा मग आपल्याला पण आ अट्रॅक्शन असं ना आपण म्हणतो ना का बघायला पाहिजे बघ.
हो हो तेच की त्याचं जे ओरिजनल नला आहे वास्तु ती तशी थोडीशी जतन करायला पाहिजे नाहीतर म
हा आता हे शनिवारी वाड्याच जरी नसलं तरी पण आपणं तो आपला इतिहास हे आपल्या महाराजांचा इतिहास हे
हो हो आपल्या हो हो. आपलय असं म्हणून आपणं तिथे वजिट तरी करायला पाहिजे म्हणून तरी जातो.
हा मग ते तीस रुपये ते जरी चार्ज करतात, तर हा पण तिथे काही नाहीच हाय. आणि असं पण म्हटलं जात पुणं तिथं काय उन सगळंच आहे तिथं.
हो हो ह हहहं आम्ही इकडे गेलो होतो, ना महेश्वरला इंदौर गेलो होतो, माहेश्वरला गेलो होतो माहेश्वरला हिल्याबाई होळकरांचा वाडाय. इतकं सुंदरय ते, आणि ते म्हणजे असं पूर्ण गावा सारखं त्यांनी जतन केलेलंये, असं पठारावरये आणि पूर्ण गाव वसवलेलेये पठारावर आणि फक्त ते एंट्री राहायची ना तिथे, मोठा गेटये तो. एंट्री पासूनच त्यांचं सगळं सुरू व्हायचं. तं ते अहिल्याबाईंचं तिथे नाय वगैरे तर त्यांनी काय केलंय तेच हॉटेलमध्ये रूपांतर केलेलं आहे आता. म्हणजे तसंच ठेवलेलंये, त्यालाच भर टाकून कून आणि भक्कम करून आणि ते आता म्हणजे एज अ हॉटेल केलेलये. आणि त्याचे चार्जेस कित तेतीस हजार, पस्तीस हजार पर डे चार्जेस येत त्याचे. स्टेच्या तिथले, कारण तिथेये ना घाट ते ना तो नर्मदेचा मोठा आणि तीत तिथं मो मोठे मोठे पिक्चरचे शूटिंग होतात. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ सेलिब्रिटीज स्टे करतात. तिथे त्याच्यामुळे तिथलं आस रेट आणि म्हणजे तिथलं जे एम्ब्युएन्स आहे, खूप रिचये खूप भार
हं हं. हा तेतं आहेच, हम्म खूप पचनास्तवं, फक्त जतन केलं पाहिजे.
अं म्हणजे त्या अं हो अहिल्याबाई होळकरांचा जो रूमये, त्या झोपेतून उठून म्हणजे आवरून आणि बाहेर आल्या का त्यांना लगेच नर्मदेचं दर्शन होईल अस्सं बनवलेलंये ते म्हणजे इतकं उंचावर आहे. पण तिथून डायरेक्ट नर्मदा नदी दिसते. आणि जो समोर म्हणजे नर्मदेचं जे पात्र ये ना, ते एक किलोमीटरचं पात्र आहे. नर्मदेचं इतकं मोठं पात्र आहे ते.
अरे वा!
इतकं सॉलिड ये ना खूप जबरदस्त.
हम्म हम्म, ते तर आहेच हो छान. तसं आपल्या निफाडला पण, आईल्याबाईंचे बाईंचे वाडे वगैरे आहे बॉ. भरपूर होतं. पण आता पडले ते, माझी मैत्रिण पण होती ना सविता होळकर ती त्यांचा वाडा होता, ते होळकरांचेच वंशजये हा तर तिला म्हणजे मी आठवी, नववी, दहावीला आम्ही बरोबर होतो ना. तर तेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो, वाड्यातच राहत होते ते. तं असं घर होतं नं, ते त्यांचं उगावला वावर होतं ना म्हणजे शेती. तर त्यांच्या घरात तिथंन एक भुयारी मार्ग होता. त्याच्यातून जर गेलं ना, तर डायरेक्ट उगावला निघायचं. माणूस म्हणजे त्या शेतीतच डायरेक्ट. असं होतं. हा तिने नेलं पण होत आम्हाला एकदा. पण त्याच्यातून ते काय मशाली म्हणता ना, जाळ वगैरे टेंभे ते घेऊन जावं लागतं. मग त्याच्यात काही पण यीचू काटे असतात ना, पण मग आता ते भरपूर म्हणजे. बंद झालं तेव्हा, आता आम्ही आम्हालाच आता वीस, वीस तीस वर्ष होत आले. म्हणजे लग्नालाच किती... वीस वर्ष होत आले मला, त्याच्यामुळे शाळा सोडून आता भरपूर दिवस झाले पंचवीस एक वर्ष. तेव्हा तिने नेलेलं होतं, आणि तो वाडा खूप छान होता. आणि आपल्या नांदोर्डीला ते गणपतीचं मंदिर आहे बघा, त्याच्या एक्झॅक्ट शेती ना एका माणसाची... त्या शेतीत अहिल्याबाईची बावर ये, बावर काय म्हणता ना विहीर?
हा हा.
ती अशी दोन तीन मजले खाली, अ जायचं पायऱ्या त्याला केलेल्या मस्त. आणि खाली ती विहीर
अरे बापरे!
हा, आणि ते पाणी इतकं स्वच्छ आहे ना, म्हणजे आम्ही गेलो ना तिथं मुलांना दाखवा आहिल्याबाईंच केलेलं आहे. काम हे, आणि त्या लोकांनी पण ती विहीर तशीच जपलेली हा करा करा मग, कट करा मग वाटलं.